बोला ना. हॅलो हा बोला ना.
तर जेव्हा म्हणजे कसे लोक तेव्हा तुम्हाला तुमचे अनुभव समृद्ध होतात, तुमचे विचार बदलतात.
बरोबर
ह ना हा म्हणजे मी जेव्हा माझ्या ठिकाणी विचार केला माझ्यासोबत कुणी अस वागला तर मला कसा त्रास होईल त्याच्यामुळे मग मी
बरोबर
अ म्हणजे त्याला संवेदनशीलता म्हणत संवेदनशीलता असा
बरोबर
आणि इव्हन शाळेमध्ये सुद्धा मी मुलांना माझ्या शक्यतो माझ्या वागण्यातूने सिद्ध म्हण हे करतो तेच टाळत असतो मी क्रोल होणं रुडवणं त्यांना मारहाण करणं विद्यार्थ्यांना रागवणं
हम्म
हा मला बहीण नाही असल्यामुळे मग आपण थोडस मला ते समजू शकतो
बरोबर
पुरुषांनी खरंच हे समजायला पाहिजे पण
हम
हा. म्हणजे आजकाल अ जला तेला इगो आलेला अहंकार आलेला आहे. आणि सध्या तर एकविसा शतकामध्ये आपण वेगळ्याच हेच्यामध्ये आहोत
बर बर.
हम् भावना शुद्ध झालेल्या आहेत लोक
हम्म.
म्हणजे अक्षरश कुठे काय अपघात झाला तर लगेच कॅमेरा काढून रेकॉर्डिंग कर
हो हो हो हो. ते तर पहिले पहिले रेकॉर्डिंग करतात मग नं तर काय पुढचं असेल ते बघतात.
हा आ. म्हणजे ही पहिले तेच ना दु जमाना बदलला लोक पहिले हात द्यायचे आता ना पहिले‌ म खिशातून मोबाईल काढतात. मागे कोणीतरी राज ठाकरेंनी म्हटलं होत का बाबा ज्यांनी मोबाईलमध्ये कॅमेरा लावला ना त्या व्यक्ती मला भेटला तर मी त्याला ठार करल, पहिल्यांदा तेच्यावर गोळी झाडल ऐ हॅलो. हे मोबाईल प्रत्येक बा हा तेला काही हवं आहे का?
झालं त्याच खेळून त्याला बाहेर जायचं आप चट मारायला.
अच्छा अच्छा तुम्हाला बाहेर जायचंय काय? हा ठीक आहे ना नाही नाही तेच वळत त्याला घेऊन जा. आणि आपलं आता बोलणं राहुदे मी तुमचा नंबर सेव करून घेतो आधी पहिले हा हा चांगलं वाटलं पण म्हणजे अ विचारा बघा. कोन अ फ्रेड टास्क ह्या भाग नंतर चाय पण कुणीतरी बोलय त्या नंतर त्यांना आपल्या भावना पण वेगळ्या होतात, आपल्याला पण कळत खर तर म्हणजे भावना व्य तर हो ना हे म्हणजे कोणाला लोकांना बोलायला माणस नाइत आज लोक चॅटिंग करतात पैस सोशल आणि ती भीती ह समोरच माझ्याशी कोणत्या पद्धतीने वागण किंवा बोलण किंवा याचा काय उद्देश्य असं
हो
म्हणजे कोणाला आता भावना व्यक्त करायची पण किती वाटते
ते स
म्हणजे बघा आजच म्हणजे एकवीशा शतकामध्ये माणस किती दूर आवलीत.
हो.
ह ए चॅटिंग करणं दुसर्या व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टावरती काय आहे? रून नुकी साधत ठीक आहे तेला तुम्ही सांभाळा काय हरकत नाय, आपण नंतर पण कॉल करूया ना. ठीक मी कॉल कट करतो आणि नंबर सेव्ह करा, नंतर आपण तुम्हाला वेळ असला करूया ठीक य.
हो हो
हा टेक केअर बाय.